हॅलो,
हॅलो, हा आवाज येतो का ताई?
हॅलो हा येतोय आता आवाज.
आवाज येतोय का?
हा आता येतोय आधी नव्हता येत आता येतोय हो.
हा काय म्हणता काय चाललं?
काय चालू आहे आपल
हा
आवरण
तुमचा आवाज थोडा बारीक येतोय तेे हम् थोडा बारीक म्हणजे तुटतोय तथोडा
हा अह रेंजचा प्रॉब्लेम येतो इथे जरा त्याच्यामुळे होतं अस
अच्छा अच्छा एक मिनट मी करते.
पाऊस चालू आहे ना मगेच
हा हा हां बाहेर पोचलले ह ह
आता येतोय का?
हा आतायेतय आतायय
हा हा हा आवरवरले काम.
हा हे काय काम आवरवरलंय. पार्लरमध्येध्ये जायचं होत काय? हा ह पण जाऊ का नको पावसामुळे काय चाललं नाही का ह जावं तर लागतंच बा ब्रो वगैरे करायला. हम्म
आता सणवार सुरू होतील त्याची तयारी.
हम आता कसं नाही आयब्रो वाढला म्हणजे कसं त्याही चांगल्या वाटत नाही ना अस् ते करावच लागता.
बरोबर व्यवस्थित राहियलाच पाहिजे तेवढं.
पण आता पार्लरच म्हणजे जस काही अगदी स्तियांच्या दृष्टीने काळाचीच गरज झालेली जशी काही अगदी
हो हा खर ते आहे.
आपण किती जरी नाही म्हटलं तरी ज फंक्शन वगैरे असलं तरी जावंच लागतं नाही का?
बरोबर.
की जरी आपण ठरवलं पार्लरला नाही जायचं पण काही फंक्शन असलं कुठे जायचं असलं तर मग मात्र जावंच लागत नाही का. असं हम्म आणि पार्लरचे रेट किती जरी वाढले तरी लेडीज जातेच.
हो ती गरज झाली आता आधी फॅशन म्हणून जायची आता गरज झाली.
हो अगदी नाही पण का त्याच्यामुळे पण म्हणजे चेहऱ्याचे हे नासाडी होऊन जाते आपल्या हे काही कळत नाही कोणाला जोपर्यंत चेहऱ्याला काही होत नाही ना तोपर्यंत कोणत्या स्त्रीला कळत नाही. का पार्लरमध्येध्ये जावं का नाही जावं असं.
बरोबर.
नाही का -आपण म्हणतो फेशियल पण नाही म्हटलं तरी केमिकलचं प्रमाण थोडंफार का होईना असतंच त्याच्यामध्ये.
हो ते तर असतं त्यातून जाणकार असेल ती ब्युटिशियन तर ठीक ये.
हम्.
चुकीच्या पद्धतीने गेलं की त्रास होतो.
हा तेच तर आणि सारखं पण ते क करून ते
हा.
सारखं फेशियल वगैरे करून पण ते पण चांगलं नाही चेहऱ्याचे हेऊन जाते. नाई का हम् पण आता काय काळाची गरज बनलीय त्याच्यामुळे मग जातातच स्त्रिया जनरली नाय का.
हो.
हम्म असा. बाकी काय म्हणता अजून?
बाकी काही नाय, झाली तयारी सगळी एकादशीची वगैरे?
हो हो हो.
उपास असतो की नाय?
हो उपास असतो ना म असतो ना. उपास मेन मेन उपास आहे ना तो एकादशीचा. नाही का बाकी काय नस सल- चालेल पण मग आशाढ एखाद्याशी मोठा उपास असतो अगदी. नाही का हा, बिचारे एवढे वारकरी लोक एवढे जात ता दिंडीला नाय का हा तेच त. मग आपल्याला पण असं कुठेतरी वाटतच ना असं. तर ते बिचारे एवढं काही करतात साधा आपण एक उपास तर करू शक
हो तो उपास पण आजकाल काय असतं नुसतं दुप्पट खाणच होतं उलट.
हा त्याच्यामुळेच तो उपास न- करू म्हणजे करूशी वाटत नाही.
हा.
असं मेन हा त्या गोष्टीमुळेच उपास नको वाटतो करायला असं.
हम्म आता याचा त्रास होतो ना दाण्याच कूट वगैरे ॲसिडिटी होते.
हो ना बरोबर आहे ना. आणि काय होऊन जातं दोन्ही टाईम फराळाचं म्हटलं ना आणि मग ते कसं पूर्ण ताट भरून फराळ म त्यो ऑलरेडी साबुदाना जड असतो, तो पचायला जड असतोत काय.
हो.
आणि अ त्याच्यामुळे मग तो उपास पण नको वाटतो. पण काय करावा लागतो नाही का. हम्म आणि हे दिंडीला पण बिचारे आहे किती म्हा तारे लोक वगैरे किती जाता बिचारे अक्षरशा पाण्या पावसाचे आपण तर घरामध्ये असतो साधा पाऊस आला तरी आपल्याला किती त्रास होतो घरामध्ये पण बसून.
तेच.
पावसामुळे कपडे वाळत नाय आपली चिडचिड होते घरामध्ये.
ते तर बिना चप्पलचे एवढे जातात पायी.
हो ना. ते बिचारे एवढे अगदी पायी पायी जाता नाय का. पण पूर्वेपेक्षा आत्ताच्या वाऱ्या म्हणजे, सोयीच्या झालेल्या आहे बवा.
हा हा, बरोबर.
हॅलो?
हॅलो, येतोय ना आवाज? हो हो, येतोय येतोय.
हो ना, हा हा, तुमचा आवाज बारीक येतोय मला.
अच्छा! नाही तर मध्येच हेना रेंजचा प्रॉब्लेम येतोय, त्याच्यामुळे आवाज एकदम बारीक येतो. हा हा, आता येतोय का व्यवस्थित?
तुम्ही असं सर्विस वगैरे करता का?
नाही नाही.
नाही ना, हा हा.
नाही, कधी कधी, कसं ऑफिसमध्ये असता ना लेडीज, कधी कधी त्याच्यामुळे असं आवाज कधी कधी बारीक वगैरे, अस ऑफिसमध्ये.
तुम्ही जाता की नाही दिंडीला वगैरे?
काय म्हणता?
दिंडीला वगैरे जाता की नाही म्हं
हम्म! नाही, नाही, नाही, नाही. जाऊशी वाटत हो पण
हा. पंढरपूरला वगैरे जाऊन आले असाल ना? पंढरपूरला वगैरे जाऊन आले असाल, म्हणजे जात असाल दर्शनाला वगैरे?
पण म्हणजे, आता कसं हे माहिती आहे का, ॲक्च्युली शिर्डीलच्या दिंडीला आम्ही, एग म्हणजे जायचे आहे तिथे पण. म्हटला कमीत कमी शिर्डीच्या दिंडी पासून सुरुवात करू, कारण ते आंतर थोडं कमी येतं ना.
हा हा.
हा, तर पंढरपूरचं जरा थोडं जास्तच वाटतं, त्याच्यामुळे मग म्हटलं शिर्डीपासूनच चालू करू आता या डिसेंबरमध्ये जाणार हाय आम्ही, शिर्डीच्या ह्याला, हा.
शिर्डीच्याही खूप निघतात ना, ह्या वाऱ्या अशा?
अं काय म्हणता?
शिर्डीच्या पण वाऱ्या खूप निघतात म्हटलं असं.
हा, पदयात्रा निघताना त्यांच्या, शिर्डीच्या पदयात्रा निघता ना. हम्म ते तरी त्या मानाने, आता पंढरपूरच्या ज्या वाऱ्या तिथे भरपूर म्हणजे, सुविधा भरपूर येत त्याच्यामुळे कसा? नाही का चालता चालता म्हणजे बरेचं लोक दानगुळ, दानधर्म करतात, त्यामुळे आता काही एवढं हे नाही. पुर्वी कसं, हम्म आता म्हणजे कसं चालता चालता पण, भरपूर लोक दान करत असतात. त्यामुळे त्यांना खाण्याचा बी काही प्रश्न नाही. औषधं वगैरे जागेवर मिळता आणि बरेच लोकं पण म्हणजे, सेवा करायला बी पुढे आलेले असतां
हां
का आता काही काही लोकं नाही का असं म्हणजे, तेल वगैरे त्यांच्या पायांना चोळून देतात. काय काय अक्षरशः म्हणजे, हम्, ती पण एक सेवाच घडते.
सेवाच घडते, हो, म्हणजे असं नाही तर अशी सेवा करतात काही जण.
आपण नाही जाऊ शकत निदान ती तरी एक ब अस तेवढी सेवा होऊच शकते.... हं, काय हरकत नाही उलट चांगलंय त्या मानानं तर पूर्वीच्या दिंड्या किती अगदी म्हणजे मजबूत... तितकेच लोक राहायचे शेतकरी वर्ग वगैरे जास्त असायच त्या दिंडीमध्ये आता म्हणजे.... अक्षरशः लाहान्यानपासून तर मोठ्यांपर्यंत म्हणजे अगदी... म्हणजे वृद्ध असता अक्षरशः म्हणजे आ... आता आमच्या इथूनयना ना जवळजवळ... पंच्याऐंशी शेह्यांऐंशी वर्षाच्या आजीबाई सुद्धा गेलेल्या आहे दिंडीला....
हा....
हो म्हणजे त्यांच्याकडे बघून अक्षरशः आश्चर्य वाटतं बघ..... त्या एवढं जाऊ शक... मग आपण का नाही म्हणजे आपली सुद्धा ॲटोमॅटिक तयारी होते जाण्याची असय...
हो....
हम्म आता ते पूर्वीच्या लोकांचं खाणं कसं नाही म्हटलं तरी काटक आता सगळं... केमिकलचा माराय सगळीकडे...
हो सगळं हायब्रेड आता......
हम्म त्याच्यामुळे कस सगळं हायब्रीड आहे खाणं त्याच्यामुळे काय खाण्यात पण कस नाही आपल्या..... पूर्वीच्या लोकांना कुठ खायला मिळायचं एवढं तरी ते काटक होते नाही का?... ह आणि ते अजून शेह्यांऐंशी पंच ऐंशी वयाचे होतं तरी त्यांच्या... के सगळे राहतात काटक बी असता.... काही काही नाही का शेवटपर्यंत त्यांना कसला आजार नसतो..... ह आता म्हणजे?.. खूपच अगदी म्हणजे चाळीसशी क्रॉस नाही करत तर लगेच आजार लागता....
हं
हम्म नाही तर वजन वाढतं ते पण एक.... महत्त्वाचंय वजन वाढणं....
व्यायामाची सवय नाही ना आपल्याला.......
हा व्यायामाचा अभाव आणि जंक फूड बाहेर गेला म्हणजे माणूस बाहेरचं खातचं.... नाही का?... आणि व्यायामाचा अभाव घरामध्ये सुखसुविधा असता कपडे धुण्या.... त्रास नाही वॉशिंग मशीन असल्यामुळे नाही. का फरशी पु.... पुुसायला माॅप असतो.....
हो...
असं शरीराला काही कामच राहिलेलं मी असं म्हंटलं तरी चालेल.... त्यामुळे मग आजारही आजारांचही प्रमाण वाढतं...
हो..
पूर्वी शेकूड पूर्वी घरामध्ये काहीच नसायचं पाट्यावर वगैरे वाटायचे... मेघा...
हो...
प्रवास जरी म्हटला तर बसेस कमी राहायच्या पायी पायी प्रवास करायचे जास्तीत जास्त पायीचच.. पायाचाच म्हणजे पायी जाण्याचाच हे करायचं... आता तसं काही राहिलेलंच नाही आता थोडस... अगदी एक किलोमीटरच्या याच्यावर जायचं म्हटलं तरी गाडी घेऊन जात... म्हणजे त्या शरीराला व्यायाम राहिलाच नाही असं.. नाही का हा तेच...
शिनवार वलंबत...
मशीन वर अवलंबून राहिल हा तेच ऍक्च्युअली तसे परत पहिल्यासारखेच दिवस येतील आता काही दिवसांनी नाही म्हटले तरी. काय आता ते प्रत्येकाला महत्व कळतं नाही का प्रत्येक गोष्टीचं आता महत्त्व कळतय हे काय पूर्वी कस जात्यावर दळण दळायचे आता तुम्ही जर कधी योगामध्ये गेले व्यायाम करायला तर ते
ह
ते आपल्याला जात्यावर दळण्यासारखा असं वाग असं कृत्रिम पद्धतीने व्यायाम करायला लावता तो. आणि तेच जर कधी पूर्वीच्या काळी जर जात दळायचे तर ते म्हणजे ऍक्च्युअल व्यायाम होयचा.
ह हो बरोबर.
त्यामुळे काय हरकत नाही तुमच्याशी बोलुन छान.